हा नमस्कार कशा आहात छान छान
हम्म आवाज येतोय क्लिअर
हो येतोय येतोय
काय करताय आता सध्या काय सध्या काय काम चालू आहेत
सध्या हेच आपलं थोडंफार शिवणकाम
हम्म
क्लास थोडे थोडे
सकाळी पण एकाच अख्खी बरोबर शिवणकामाबद्दलच बोललो आम्ही.
हो का बरं मग थोडं बॅगांचे आम्ही बॅगा पण शिवते.
हो का.
हो तरं कापडी बॅगा चांगल्या ना आता? प्लास्टिकला पर्याय, चांगला आहे तो. तर त्यामुळे आम्ही प्लास्टिक बॅगा पण हे कापडी बॅगा शिवतो. वेगळ्या वेगळ्या आकारात वेगळ्या वेगळ्या अं ह्याच्यामध्ये मापामध्ये.
हम्म.
आणि त्या दुकानांना वगैरे देतो. म्हणजे प्लाटिक मुक्त भारत करायचंय ना आपल्याला पर्यावरणपूरक म्हणून मग त्या कापडी पिशव्या शिवून देतो, बाजारासाठी म्हणा किंवा दुकानांमध्ये, कपड्याच्या दुकानांमध्ये वगैरे असं, आणि त्या आवडतात. पण सगळ्यांना टिकाऊ भरपूर आणि अं घडी घालून आपण ठेवू शकतो नाहि का कपाटात वगैरे पटकन अशा धुतल्या तरी वॉशेबल नाही का?
पर्समध्ये पण आपण नेऊ शकतो ना बाहेर पडताना? आणि ज्या आपण बघा ज्या आपण बॅगा बंदाच्या शिवण्यापेक्षा अं त्या अं त्या त्याच कापडाचे अंगचेच बंद असतात, त्या बॅगा खूप छा छान वाटतात, म्हणजे त्या अगदिच फाटत नाही कधी.
हो ना, हा त्या
त्या ढोलक बॅग म्हणतात ना. हो त्या आत्ता त्या बोला बोला.
त्यांना काय म्हणतात बरं? विसरले नाव त्याचं. अं त्या पिशवीला काहीतरी नाव आहे ना? पेटिकोट बॅग
हं डोलक म्हणजे मोठा डो तसंही छोटं आहे, असं आहे.
हो हो हो चांगल्या त्या, साहित्य पण खूप राहत त्यात.
हा तर मध्ये मग असं साड्यांच्या शिवून घ्यायचं ज्याम हे निघालं होतं की अ कोण आलं गेलं तरी पण आपण पिशवी द्यायला लागते ना, मग ती प्लॅस्टिकची न देता साड्यांच्या शिवून हा साड्यांच्या शिवून घेतात आणि त्या साड्यांचे सुद्धा फाटत नाहीत.
नाही फाटत बरोबर आहे.
तर डबल जरा शिवण मारायची आणि जिथे आपण अ हे करतो जिथे अ जोडतो तिथे डबल- अ फोल्ड करून टीप मारायची की काहीच
दोरे नाही निघत काही नाही काही नाही फिनिशिंग चांगली होते एकदम. आणि आवडतात, भरपूर टिकतात, सामान खूप राहतं. त्या पिशव्यांमध्ये, नाही का? आणि आपण जेव्हा ड्रेस किंवा काय शिवतो, तर उरलेल्या कपड्याची अशी एखादी छोटी पिशवी शिवून दिली तर लोकांना आवडते, नाही का? म्हणजे कस ना ते तेही आवडतं.
ते हातातली छोटी पर्स तर होतेच त्याच्यात, म्हणजे आपण उरत कापड ते. कधीतरी साईड पर्स सुद्धा होत
हो, आणि त्या साईट पर्सचा उपयोग खूप होतो हं. मॅडम.
खूपच.
म्हणजे त्यात पैसे, मोबाईल, चष्मा अजून काय? आपलं थोडफार मेकअपच - सामान -
आणि मेन ना दोन्ही हात मोकळे -
मोकळे राहतात बरोबर आहे. काही घ्यायला- द्यायला चालायला. गर्दीमध्ये ते सांभाळत नको -
नको बसायला. चष्म्याचं, चष्मा राहतो -
कुठे काय? बरोबर आहे. त्यामुळे ते एका ह्याच्यात छान राहतात.
हो एका यांच्यात छान राहतात.
त्याला आपण किती पाहीेजेत, तेवढे कप्पे करू शकतो.
करू शकतो आणि आपण पण बाहेर बघतो तर त्याच हल्ली वापरत आहेत सगळे.
हो, आणि आता... अ. लोक - हो म्हणजे कंपनी वाले लोकं सुद्धा ते करायला लागलेत -
हो. हो.
चालतंय ते.
हो, ब्रँडेड कंपन्या वगैरे.
हो. त्या अजून म्हणजे - प्लेन जर एखादं, कापड वगैर, असेल -
त्याच्यावर. त्याच्यावर पेंटिंग किंवा - पेंटिंग किंवा एम्ब्रॉइडरी किंवा असं एखादं छोटस फुल - किंवा, एखादी वारली काढली...
हो हो. खूपच छान दिसतात त्या बॅगा. लगेच किंमत - वाढवून मिळते त्याची मग. म्हणजे दिसायला च आकर्षक - की लोकांना त्याचं बघितल च. पाहिजे
एक्झिबिशन मध्ये बघतो नाही का? आपण. एक्झिबिशन मध्ये बघतो नाय का
त्या एक्झिबिशन, आम्ही एक्झिबिशन पण लावले हेत, हो मॅडम. तशे बॅगांचे. हो, छान! आमची एक मैत्रीण हे ती पण लावते
हो, हो. चांगला मिळतो रिस्पॉन्स. बॅगांचा हॅला
छान! मस्त हो! तुमच्याकडे छान कामं करताय, म्हणजे महिला.
हो हो, आणि बॅगांमध्ये आम्ही साडी फोल्डर बनवतो - म्हणजे कपाटात कपडे वेवस्तित राहण्यासाठी एका म्हणजे आत्ता ए एका ताईचे अगदी लग्न च्या साड्या वेगळा ठेवायच्या मग थोडे मधल्या साध्या फंक्शन ला घालायच्या.
ब्लाऊजच्या आकाराचा मी ब्लाऊज फोल्डर पण, तो बघितलाय.
त्या मद्ये तस ही ठेवू शकतो तो वेगळे ब्लाऊज आपण ब्लाऊज फोल्डर मद्ये ठेवू शकतो साडी फ्लोडर मद्ये साडी ल अ... म्हणजे साड्या वेगळ्या, वेगळ्या अशा ठेवू, शकतो किंवा आपल्या... हांथरून आत्ता पांघरून एकाहेच्यात ठेवायची अणि फोल्डर करून धुतलेले, चांगले ऊन देऊन स्टोर करू शकतो. आपण त्यात.
एक शिवता येते तशी, पण ते मला असं वाटत की, मोठी शिवण्यापेक्षा असे - साडी फोल्डर टाईप च छोटे छोटे शिवून एकावर एक ठेवू शकतात
मी तसेच केलेत, असेही. आणि म्हणजे बेडशीट आहे का हेच्यात चादरी एका ह्याच्यात, उशीची कव्हरं एका ह्याच्यात. कुणाचे आता जुने कपडे झालेत, म्हणजे गाऊन बिऊन.
जुन्या कपड्याचच खूप टेन्शन येतं की ते कू ठे ठेंवायचे आणि कसे म्हणजे ते एकत्र ठेवल बर काय होत मॅडम कॉटन असत ना त्याच्यामुळे टाकून
नाही द्यायला होत बरोबर आहे मग त्याचच आम्ही बरोबर त्याचेच आम्ही हा त्याचाच मग पाय पुसण्या करतो किंवा आपल्याला गॅस ओट्या जवळ कपडा लागतो तो त्याचेच मग चौकन करून छान
बर कोणाला द्यावं तर ते कॉटनच काय होत आपण धुतो त्याच्यामुळे ते फेंट फेंट होत जात तना कोणाला देतात कोणाला देता पण येत नाही त्याच्यामुळे पायपुषणी वगैरे खूप छान होतात म्हणजे त्याच्यावर कसे पाणी ट
बरोबर त्याला बाजूने एखादी पायपिन लावली तरी बसकट पण होईल पायपुसणे हो हो छान होतात आणि अगदी छान कापड असेल तर लोक विकत पण घ्यायला तयार होतात
तयार होतात पण मी मा तुम्हाला माहिती का क्विलटेड आता जे ओट्याच्या समोर जे घालतो आपण ओट्याच्या म्हणजे ओटाच्या उभं राहताना आपण ते क्विलटेड क्विल्टेड आम्ही म्हणजे शिवलेलं आहे क्विल्ट करून असं
हो का अरे वा छान
ते खूप छान वाटत म्हणजे साधारण आपलं पायपुषणी दोन करायची
हा बरोबर
मापाचं ते असतं. ओट्याला पुढे ठेवायला, असं हे आणि आणि क्विल्टेड हे पण आपलं टी कोस्टर वगैरे, ते पण छान होतात.
हो छान रोटी मेकर होतात छान त्याचे म्हणजे, अ रोटी फोल्डर,
हो शिवायला गेलं ना शिवणातलं तर खूपच आहे.
बरोबर आता, माझी मोठी बहीण आहे. तिरेमा त, सुनेला ड्रेस मटेरियल आणल, तर ती जरा उंचीलाही कमी आणि बारीक पण आहे. तर तिचं कापड खूप राहिलं पण ते त्यांचे घरगुती, चांगले ओळखीचे टेलर होते. म्हणून त्यांनी सगळे ते दिले त्या माझ्या बहिणीनी, काय केलं त्या कपड्याचे रुमालाच्या आकाराचे बरोबर तेवढे कापून त्यांना हाता आणि फोल्ड, केले घरी, आणि हात शिलाई घालून इतके सुंदर आम्हाला सगळ्यांना, दोन दोन रुमाल दिली त्याचीकारण कापड एवढं मोठं होत पायजमायच कापड आणि टॉपच कापड, अस मिळून जवळ जवळ पंधरा वीस रुमाला झाली त्या दोन्ही ह्याच्यात
हा मग बघा,
आणि इतकी छान अजूनही मी वापरते म्हणजे, असं केला उपयोग सगळ्या गोष्टींचा तर चांग चांगला होऊ शकतो.
तर होऊ शकतो. म्हणजे टाकाऊतून टिकाऊ होऊ शकत.
आता प्रत्येक वेळेला हल्ली बाजारात वगैरे ते हे मिळतं गॅस पुसायला आहे. ते पण हे आपले जुने कपडे तरी आपण काय करणार ना तेच तुम्ही चांगले, चौकणी कापून त्याला बाजूच्या कडा शिवून,
एकावर एक माझ काय म्हणणं एकावर एक जरी दोन ठेवले ना आणि चौक, कून मारले आणि उलट करून.
हो दोन्ही बाजूला छान,
इतकं सुंदर होतं, ते आणि म्हणजे हाताला धरायला पण गुपगुबत असं आणि छान, म्हणजे पुसल गॅस वगैरे एवढ्या सुंदर.
चांगला मी तर सगळे तेच मी, अजिबात काय पाय पुस नाही नवीन, नाही गॅस जवळचे कपडे नवीन आणत नाही. ते काही ना सवय असते प्रत्येक वेळेला ते नॅ कि नवीन घ्यायचे ते फरशी पुसायचं कापड नवीन घ्यायचं. म्हणे घरातले जुने कपडे वापरायचे नाही, आता हे नवीन नवीन सगळे फॅड निघतात, पण खरे पूर्वी असं कुठे होत नाही का
उलट पूर्वीचे आता आजी वगैरे म्हणजे अस, सातारे बायक म्हणतात की उलट ते टाकायचे नाहीत. ना कशाला बाहेर टाकायचे ते कपडे,
बरोबर आहे आप,
हा आपण वापरलेले आ घरातच उपयोग करायचा ह आणि फटलं, मग ते खर ते होत म्हणजे खराब होत, आणि मग ते काय जात मातीत, सडून अस काही नाही, हा आणि मग ते कशाला नव नवीन, नवीन टॉवेल आणि,
तेच ना म्हणजे पैशाचही ये आणि, जमिनीलाही तेवढा भारच ना म्हणजे अनावश्यक सगळी खरेदी आणलेली
खरेदी हो नाही आता ते जरा ते दिसायला छान लागत ना म्हणून त्या,
सगळे बरोबर हो ते सगळं हल्ली सगळ्यांना लागतो खूप हाय फाय पॉश,
छान वाटलं तुमच्याशी बोलून.
हो हो मलाही आवडलं छान, हा ठीक आहे ठीक आहे चालेल.